हा कुठे म्हणले.
ह वारत.
होरध म्हणग कधीयला कॉलेज
येतो समदता.
सोमवारी याला मॅडमनी अऍडमिशन कर. ून घेऊ ना कॉलेजलाच मी कॉलेजलेच आहे.
हो का काय ऍडमिशन केलाचय तो.
नाही ना बाकी मग पैसे नाहीत नाही तेवढे ऍडमिशन घ
हम् कि तु किती फीस
सोळाशे वीस
हम्म.
शंभर रुपय द फ्रॉम. मॅडम म्हणे लकर घ्या म्हणे ऍडमिशन करून.
ह किती जण राहिले ऍडमिशन.
मकम जन राहिल आहे.
बोघम न दाले का.
आणि.
सुट्ट्या आहे का का नाही म्हण आपल्याला.
आहेत का आहेत ना दोघंच हवा मी कॉल कॉले इथलं दोघंच हवज.
कोण कोण ह
सच सचिन मी स
ह वा.
हम. दोन तीन पोर् होते गेले ते.
हम् हम्.
तेच म्हणलं कधी यायला काय.
येतो आता सोमवार येतो. लक होतात का नाही हॅलो.
हॅलो,
हा बोलोल ना.
लेक्चर वगैरे होतात का नाही.
नाही नाही आता सोमवार उद्बुधन वर ब
सोमवार का मग ते झालेी.
ते झाले की मग त्या हे मिळ की आपल्याला कि आपल्या क्लास टीचर कोणी काय. तुझं इंगोले सर म्हणत म हा क्लास टीचर. इंगुली आणि
हट
आपले म्हला वलेसरतन आपले आप व दिसर ना त शकवईले आहे
हो ना होन ना माहिितती आहे ना
हा आणखी एा क्लास टीचर आहेी
बरं ना चांगले आहेति
हम्म होन कालेज
कोोन
हम् तुल तर ये म्हण तू नाही आला समर ना चालू
सस् त झालं गरी तस
हो ह
हम् हं
त म्हटल येस काय काही येत ती
येत येतध्ये आ
हो काय स चन वचन सोचन मी स ह ज गजी बाहे नाही बाहेर गे नाही येजो
हम्म हम्
हम्म
तुमहीोटं क्लासमध्ये
काय कोणी गेक्चरला काय कोण नाही कायला
कोणीच नाही
नाही नाही सध्या आज ते शु कर्रवारे आज हे रागे फीडवर्क शुक्रवार शनिवार ना आपल्या यंदा बि
का तसच आहे काय मी गते
हम अ उद्बोधन वर्ग जा आणनाकी समस्याे ररी
हा हा
कस काय कोणी यायला कोण नाही
तुमहीये ना
सोमवारी येसन ना तू सोमवारी येसन ना
हो स हो यालोून उरे तू शंभर शंभर रुपयाचा फॉर्मच घेऊन लागते शंभर रुपयाचा फॉर्म हॉस्पिट
ब काय डॉक्युमेंट काय फॉर्म भरायला काय काय लागते काय मिळेल
हम् ट मार्क लिस्ट फर्स्ट सेम सेकंड सेम
हम्
हम्म दडमास इलंत कास्
सोमे सैलेन काय
हो तिनारी
हा
तेच म्हणलं कधी येला काय हो कध कायते काण आता
हो नाती
हम्
करत काय मग ऍडमिशन
नाही सोमवारी करतो आता अ रे सोमवारी करू आत्ता
हम्म हम्म
सा तुम वाांाच आहे काय खरखरे आवाज आहेला कुठे
वाररातनी हो
रिपीट आवाज मारले
काय म्हटलंय काय प्रॉब्लेम झाले
कोणाच
कार्य
हला नाही ना रे मग पाचच टाकस झाले पाच डबल भेटली
भ द हम्म
शिळ्याला काय मिळाले शिल्या कुठाय
साायमोे मिळर आहे
तु भेटला असं मला वाटलं
ह मी आलो नाही दहाच्या बाया
हम्म फोन नाही त्यारा काहीच नाही रोहित नाही ह आता जर सगळे लेकरं येत नाही तर काय मजा नाही
हो ना म ना
आहे का आम्ही दोघं तिघच आहोत रोजचे रोज
येतो न मी बी येतो
हं
ते तुम्ही बी तुम्हाला सोपती हजेरी घेतात का रे
हो होतीन चालू
आज होती का चालू ह् रोल नंबर बदलतील ना
हो आता वेगवेगळ्या ग्रुपमध्ये जातो आपण
हो का
ह खर ना आपण दोघं एका ग्रुपमध्येध्ये दोघा वईली येतोतीला
काय माहीत लगा
हम्म तिज्याच काय मिळ का नाहीर तिज नाही आला
ते हय येते सोमवारी
सोमवारी येणार आहे का
हम्म
हो रई नाही तेज्या, नाही सुम्या नाही
अ मलं तर याज नाही वाट लागलो गमूच नाही लागलं
य रे मजा आहे कॉलेजला
प्रशच म
अर एकदा ले लेक्चर चालू झाले की मग काय नाही वाटयचस ज लेक्चर नाही तर वाट ते बन ब
हो ना
हेक ना हं एकदा लेक्चर का चालू झाले ना मंग काय नाही वाटत
मग काय
हो पाणी पाऊस आहे का रे?
काहीच नाही पानी पाणी नाही येऊ लागला
नई आभाळ
आभाळ हाये.
नाही का? नाय आमच्या इकडं झाला बॉ जरासा पाणी आज दोनेक वाजता. नई म्हनलं तिकडं पाणी कि नाही काहीच
नाही ना काहीच नही.
हम्म इकडे येत इकडे पानी आता वारं सुटलंय.
हो का अरे इकडे बी पाहिजेच ना ला काय
पाण्याशिवाय काहीच नाहील का
काहीच नाही ना
नय चांगलं चक्रीवादळ सांगितलंय.
आ
बेतुफान पाणी सांगितलाय
पास्ता कशाच काहीच तर नाहीरे, तारीने दीले का नाही अजून? कूड पण नाही गेला.
हो ना.
या वर्षी काय नही काय नही बॉ निसर्गाला
हं यंदा लंय म्हणजे लय कमी पाणी यंदा.
हो ना
गेलं सा गेल साली नदीला पूरच गेले ना? पुरं म्हणे यंदा काहीच हम्म तेच म्हणल गेले साली लय पूर गेले यंदा काहीच नाही.
हो ना.
येईल येईल पाणी.
कधी याप हे करायचं आता किती पैसे जमा झाले हे समजत नाही का नाही आता?
कशात ते पाय पायना ग्रुप वर दाखवतात ना. कोणातं काय किती आपले टाकसत नाही पूर्ण
हं.
हम्
पूर्ण झाले दाखवतात का ते? ते जा पाचच पहिजे
आताच का डबल पाथ भेटले असतील ना?
हो ना आता हे साहवा होईल ना पणले
हो तीस लागतात तीस
तीस लागतात काय रे बा? तीस झाले कि मग?
तीस झाले कि मग डबल भेटतात कि त्यांना.
प पेंट का भटते दोन तीन महिने
आह
काय म्हटलं दोन तीन महिने
हे आता दोन तीन महिने ये ना
आणि दोन तीन महिने पेमंट नाही के करत
नाही होते ना काही जणची पेमेंट झाली आपली काहीच नाही पेमेंट नाही का नाही आहे
काय झाले कशी झाली पेमेटं
अ ते टाक्स पूर्ण केली ना
हो का दहा मिनटे झालेले कट करून लावून बघा नाही नाही अभे डबल होते ना
होर बुडा मला हो
हा डबला हाय तेवढा टा कमप्लीट होते